हॅ येत का आवाज, येत का आवाज. माझ्या इथं का नाही अजून पण, ते वर डिस्कनेक्टिंग दाखवाले.
कधी होईल त्या वेळेला होईल
दुसरा कॉल व्या आलायकरती, डिस्कनेक्टिंग दाखवायलाच लागली.
आणि माझं कॉलच संपना झाल्यात आता कंटाळा आलाय मला त्या कॉलचा
किती कॉल आहेत अजून?
आता पंचवीस होत्यात अजून एक अजून एक झाला की पंचवीस होत्यात.
मग काय होत्या की उद्या परवा
हम्म बाकी आणि काय चाललंय मग तुझं?
काय नाही आता लाईट यायची वाट बघालोय.
हुं
तेच की त्यांचा मला कंटिन्यू फोन यायलता गं म्हटलं काय मॅटर आज का फोन कराल्यात ही बरं कालपासंन मला एक बी फोन आलेला नाही. मीच दोनदा फोन केलाय पोहोचला काय म्हणून तेंचाच समोरनं एक बी फोन आले नाही. मी म्हणलो अचानक आत्ता का फोन कराल्यात? म्हणून मी उचलला. तर ते मला काका डायरेक्ट विचारतयं अरे ते गाडीचं कुलन बिलण चेक केलंतासा नव्हं?
हम्. कूलनं म्हणावं पुढंन धूर येतोय म्हणावं चाकतनं धूर येत नाही.
नाय-नाय चाकातनं आल्याला सांगितलंच नव्हतं ग मला. मला पहिला घाम आला मी म्हणलं काय कुलण?
काय केलं म्हणलं गाडीला आमच्या?
हम्म.
आणि मग मला म्हणतोय अरे काय नाय. पुढच्या चाकातनं जरा असं काळपट धूर आल्यासारखं झालं.
म्हणून विचारालोय. मी म्हणलं तुम्ही म्हणलं मला घाबरूनच मारणार आहेस
काय म्हणलित मगं?
मग काय म्हणत्यात अरे नाही म्हणली ते असं एकदम दिसल्यावर आम्हाला वाटलं काय प्रॉब्लेम-बिबलेम नाय नव्हं म्हणून तुला फोन करालोय. म्हणलं काय प्रॉब्लेम नाही तुमचं तुम्ही, तुमचं तुम्ही या व्यवस्थित म्हणलं. ब्रेक बीक लागतोय ना? म्हणलं व्यवस्थित काय माहित कोण चालवालय? दोघ बी इत्या गाडी.
परफेक्ट आहेत नवं दोघं पण?
एक तर आमचे पप्पाच आहेत आणि तो दुसरा काका आहे. आता ते दुसऱ्या काका ते वॅगेनार त्या पद्धतीन चालवत नसला म्हणजे मिळीवलं.
हा मग काय कल्याणच. कि मला ती वॅगेनर ही गाडीच आवडत नाही. मुळात मला त्या गाडीचं नाव पण आवडत नाही, शेप पण आवडत नाही, ती बघायला पण आवडत नाही.
शेफ जाऊन दे. आदे काल मि आणि शिऱ्या बसलेलो गाडीत पुढच्या सीटंवर
हम्म.
शिऱ्या आणि मी ऑलमोस्ट चिकटूनच बसल्यालो.
होयच की मग, डिस्टन्सच राहतं नाही मधी
मी म्हणलं भावा शिऱ्या कपल असल्यासारखा चिकटू नको. म्हणलं तिकडं सरक आधी घाण वाटाल्या मला.
नाही ती गाडीच तसली डब्बा आहे.
तू तिकडे सरक मला काण वाटाल्या.
तुला सांगतो की ती आलतीत बघ एक जण तो आला तो लय जादा बग-बग-बग-बग कराला लागलेला
तेची आहे की व्यागनार. त्याला तो भाई रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आहे. आर गाडी हाय हिच्या काड्यापट्टीच्या डब्या एवढी आणि त्याला कशाला लागतोय रिवर्स?
आणि आईकी सांगतो. अ-ती-बा-ती-ती बाय बोवती का नाही काय झालतं माहिती आहे का त्यांनी ती गाडी घेऊन यायचीच ना तिला सोडायला तो यायचा मग तोय तो पण येऊनच तिथं थांबणार, मग सर काय म्हणणार तुम्ही-तुम्ही एकतर येत जाऊ नकासा आणि जर आलासा तर इथं थांबत जाऊ नका, तुम्ही लांब थांबत जावा. कारण तुमच्या पुढं मला त्यांना ओरडायचं अवघड होतय जर चुकलं तर मी बाकीच्यांना कावतय आणि त्यांना कावत नाही मग ती वेगळी ट्रीटमेंट दिल्यासारखं होते म्हणले रे सर. बरोबरच आहे की त्यांच हा. मग तरी पण घेऊ येणारच रोज मग सर काय केला माहितीय काय? जर तुम्हाला प्रॅक्टिस करायचय की नाही म्हटला साईडला मी परत तुम्हाला तशी इथं जशी दगडं लावून दिल्यात तशी तिथं लावून देतो मला ना आणि तिथं तुम्हाला काय करायची ती प्रॅक्टिस तुम्ही करा. मग ती रिव्हर्स कॅमेरेमध्ये बघून ती पार्किंग व्यवस्थित करायची. मग ति न के ति त्या गाडीचा तिला अंदाज होता काय मग एक दिवशी काय झालं. सर काय म्हणले माझी दोन दिवस ट्रायल चुकली नाही. सर म्हंटले ह्याच्यावर ट्राय करणार काय म्हटले. जरा बघता असा काय बॅक कॅमेरा जमतोय काय मग हा.
बाबा मी तर तुला हला असता.
गेलो. त्या गाडीत मला बसायची पण इच्छा नव्हती असू दे सर सांगालाय म्हणून गेलो.
मी तुला म्हण लास्ता रायस लायसन राहून दे तिकडंणून.
हा मग स्टार्टर मारलो काय गाडीला. मला काही ते कम्फर्टेबल वाटलंच नाही सरात मी म्हणते सर. नापात झालं तू र उदय म्हणत त्या गाडीवर खरं यात काही मी गाडी चालवत नाही म्हण. अरे काय कळ ना त्याच त्या गाडी त्यात होती ती सीएन जी.
नाही नाही ह सी ह ह पेट्रोल आहे.
ही सीएन जी होती काय हिला हिला पिकअपच नाही. काय काय कळ नाच मला पायातला ब अंदाज येईना आणि कशाचाच काय नाही. त्यात ते दबड नको म्हणलं मला नको म्हणलं तेच परवडते.
दिवे म्हणलेला नाही काय सीएनजी ला पिकअप नसतोच.
नको म्हटलं मला अस सर हा त्या गाडीवर देतो म्हणलं पाच झालो तर झालो. अदरवाईज बघू पुढच्या वेळेला बयंत.
अगं मी काल ती गाडी घेऊन गेलो. शिऱ्याच्या दुकानात तिथनं गाडी म्हणलं शिऱ्या आता तू चालवायची
हम्म
शिऱ्यानंिथं बाहेर काढल्या हो दोदांदनपाडला. एकदा तिथनं पुढे गेल्यावर त्या रंकाळवरचा चौकाच एकदा बंद पाडला. तिथनं चहा प्यायला थांबलो रे पार्क करताना तिथं दोनदा बंद पाडला. तिथनं परत त्यांच्या घराजवळ गेलं तिथं दोनदा बणन पाडला. हा परत परत तिथना आणि परत येताना इकडंक्याकडचा तो मोठा चौक आहे त्या तित्र आणि एकदा बंद पाडला आज त्या व्हिडिओच तीनदा बंद पाडलाय.
हम्म.
म्हंद भावा. म्हणलं प्रोफेशनल ड्राय्हर आहेस म्हणलं तू सोपते का तुला हे.
मगऽऽ अजबच आय.
मला म्हणला, मी म्हणला, आता ह्या कॉलवर सांगू शकत नाही मी.
अजबच तरय
ला हाय म्हणला ते तू काय कारायच कर.
हम्म.
मला ही गाडी तवढी देऊ नको म्हणला
हहहह.. होयच की मग,,, एक एकदबडीच आईत, काय,, मला खरं सांगतो,, मला आदी,, आधीपासनचऽ लय आधीपासन ती गाडी, मला अजिबात आवडत नाही.
मग,, मगरऽ
मला त्या गाडीला बघितलं की, माझी तळ पायाची आग मस्तकालाच जात्या,, हं.
मग, मग रात्री आम्हाला भूक लागली म्हणलो नवतो काय, आम्ही बाहेर चाललेलो,,
हम्म,
हॅलो,, तेव्हा मग, इंडिओ घेऊन गेलो.
बोलालय की एक,, हा,
तीच की,, तेव्हा मग इंडिओ घेऊन गेलो,, सिर्याला म्हटलं भावा हि गाडी बंद पडली तर,, सिर्या मणला मी ढकलंत आनतो बॉ ही गाडी बंद पडली तर. खर आत्ता मी, त्यात एणार नाही. हहह
काय रे देवा! नाही, मी पण आमची गाडी परवा काढल्याली होती. माझ्या मनात आलं, जायचं म्हणलं, भावाला म्हणलं बस, फिरून याव. जाऊन आलो.
तुला सांगतो,, मी घरात ईवपतर मला धडधडालत.
आंऽ
एक तर रात्रीचं वाजलेलंत,,, अंऽसाडे अकरा.
हम्म,
पाऊस एक पडलता,, गाडी तरऽ त्या सिच्युएशन ला कुठं वाटत बंद पडली असती का नई,,
हम्म,, मग दाखवून घेतलं नाही तिला,, परत.
अग्ग दाखवलंय ते, ते स्विच चा क णै, पार्टच मिळत नाही या्य तो.
की आता असंच हुतय जुन्या गाड्यांचं,, मिळत नाही काय.
त्याच्यामुळं, नाहीतर ती गाडी मी असं, काय झा खुश झालं, की मी ते दाखवून आनतोय.
तेच कि मग,, मिळत नाहीत ते, त्या जुन्या गाड्याच्या झाल्यात कि नाही, त्याच पार्टच मिळत नाहीत. लांब कशाला,, माझी ऍक्टिवा होती बघ ती पहिली,, तिचं, तिचं पार्टच तसच होतं की, त्यािच्यातल ते पायातलं ऽ पाय ठेवायच असतय की नाही, ते हे झालेलं, म्हणजे असं थोडं तांबरलेलं, आणि तांबरूनऽ तांबरून त्याच तुकड, तुकडं पडत होतं. मग ते खराबच झालं नाही पूर्ण, म्हणून ते तेवढं, चेंजच करायचं होतं काय. तर,, त्याला मिळालं नाही, त्याचा पार्ट तो पुढचा.
तेच मग,, माझ्या गाडीचा पात्रा पुढचा तेवो पंखा मिळत नाही आहे,, स्प्लेंडरचा घातलाय शेवटी मी आता,,
टू जी काय थ्री जी गाडीचा त्यानं दिला,, आणिऽ त्या माणसानं ऍडजस्टमेंट करून तसंच त्याला बसवलं ते पायात. त्यानंतर काय ती रिपासिंगला येणार होती, त्यामुळे आम्ही देऊन टाकलं. नाही नाही,, बाहेर दिसत होत ते. त्यामुळे ती, रि पासिंगला पण येणार हुती. अवरेज वगैरे चांगलं हुतं, खरं तीचंऽ रिपासिंग ला येणार हुती, आणि परत कुठं ती झंझट, नंतर कोण घेत नाही तिला, अनायसे एकट्याला लई हाऊस आलती,, घेणार होता घेऊ देे म्हणल तिकडं, घिऊ दे. घीऊन टाकऽ
मग ते कसं झाले आमची पेसं ना आता एक्सपायर होऊन ण जवळपास सात वर्ष झाल्या
आता ती स्क्रॅप करण्याशिवाय पर्याय नसतो
नाही स्क्रॅप कशाला करायची, सिट्टीतल्या सिट्टीत मी वापरतोय की.
अजून पण जी आडक लायच होय त्याच्यात.
त्या गाडीत काय प्रॉब्लेम नाहीच आहे ते,, लिटरली त्या गाडीला काय प्रॉब्लेम नाहीय,, ती गाडी व्यवस्थित चालत्या.
हम्म,
तिला वेळच्या वेळी जर तू मेंटेन्स केलीस की नाही तिचा,, तर ती एकदम व्यवस्थित चालत्या.
हम्म अरे खरं ते जा हे झालेय ना सगळं संपलेय आणि कशाला उग ठेवायची
तेज स्टँड मोडल्या मोडलेले आहेत आणि या पावसामध्ये लावून घ्यायला मला वेळ मिळ म्हणून त बंद होती खर आ जवळ जपास मागच्या टोळ्यात मी स्टँड बसून घेतल्या तेव्हापास न शिऱ्या वापरावला ला देवऊ
शिराकड आहेवती
गाडी मेकॅनिकच्यात ना घराला आणलेलीच नाही तेेव तिथेच घेऊन फिरायला
काहा
तेच्या्या गाडीची कीक मोडल्या
त्याच्या गाडीचं तर सगळं स्पेअर पार्ट असंच असत कुठलीच गाडी त्याची चांगली एक फोर व्हीलर जोडली तर
ह आणि अगं साने का -काल तुला सांग तो माझ्या डोळ्यात पाणी आलतं अल्ट्रा जाताना.
का?
वॅगनर ठिवल्या, अल्ट्रॉस घेऊन चालल्यास.
हम अह ह ह ह
इतना बुरा लग रहा, था क्या ही बोले.
तुमा- तुम्ही लई फिरचीला म्हणून, त्यांनी बरोबर तुम्हाला भंगार गाडी ठेवून गेल्यात.
आरं! फिरायचा प्रश्न नाही.
हअ
फिरायचा प्रश्न नाही? बॅगेनार पण गेलीच नसती, एवढ्या लांबच्या पल्ल्यावर तिची तेवढी कंडिशनच नाही हाय.
वयचं कि म
गाडी हिथंच गुडगुड
ती सिटीतल्या सिटीत दहा वेळा बंद पडत्या, आणि ती रोडवर काय पडणार आहे ती गाडी.
हा, मग आणि त्यात मला ते काका घेवून फिरतय माहिती काय ते न की नाही सेकंड हँड टियागो घेतल्याला काय डिझेल
ह हम
आणि काय केला, माहितीय काय? त्या गाडीचा आवाज जास्त येतोय, म्हणून ती गाडी त्यान घ परत दिला, ज्याच्या कडन घेतलेली त्याला. आरं! डिझे
आणि डिजल घेऊन पेट्रोल बी घेऊन आल्या, डिजेल गाडी.
नाही नाही ही पहिल्या पासून, त्याकडे होती. ती गं ही गाडी त्याकडेच होती, वॅगनार
हम
ज्रेज कमी हाय, ना
हम
डिझेल गाडीत ला.
हम.
आणि ती डिझेल गाडी घेतल्यावर, त्या गाडीचा आवाज इंजिनचा जास्त येतोय म्हणून ती गाडी परत दिलाय.
याला घेतलेला त्याला, आणि त्याकडनं हा अस पैसे घेतला. आणि कर की.
हा
करो करो कोई दिक्कत कि